हो बाई मी व्यवस्थितच बोलते काही नाही.
कुठे चालले?
कुठं नाही गरच झोपली.
तू तर उद्याणार आहे म्हणे ना.
कुठं.
तुला ऐकल होतं की तुझ्या तुला पाठवणार होती मा मामाच्या गावाला.
नाही को. दि का.
जाऊन ये मामाच्या गावाला हं.
जाईल ना.
काय करते तुझी मामी.
म ल कायमत काय करती.
काग दे ग तिच्या जावळ.
हॅलो.
हा.
काय म्हणता? बोला ना.
पाय ना तिला म्हणलं तुझी मामी काय करते? तर म्हणे म्हणले माहित म्हणे काय करते.
जास्त करते ती बग ना आता. लई नालायक पोरगी ती.
बघतेच तुच्याकडे थांब जरा आता. काय म्हणती अजून बोल?
काही नाही तुम्ही काय म्हणता. झाला का जेवण तुमचं?
झालं आता एक थोडस काम आहे तेवढं. करून घेऊ मग ठेव राम राम त्याला. हम्म
काय म्हणत अजून काय जेवले मग?
मी ना हे खाल्लं बाई पापड चटणी पोळी खाऊन घेतली.
नव्हतं केला का?
नाही ना आज कंटाळाच आला होता दिवसभर ते काम काम करून करून. डोकं दुखायला लागलं मजा आता.
हम्म
कधी काम संपलं असं झालंय आता.
हा ना बाई मला तर यायचं आहे अजून.
हो ना ते एक खट्टी केलं की बरं राहतं.
हा ना.
नंतर मग लांबणीवरर पडलं का मग ते बंद होऊन जात काम परत ह मला आता उद्या ना झाडं लावायची थोडेफार.
हा का.
अजून झाडं आणायचे.
हम्म झाडे लावा झाडे जगवा.
हा झाड लावा आणि झाड जगवा असं करायचंय मला आता.
हा बाई
हा किती पाऊस?
ह मग अजून काय म्हणता?
काही नाही तूच बोल ना.
काय नाही बाई. माझी कंबर बंबर तर दुखु राहिली झोपली मी आता जेवण पण नाही केलं आता तशीच झोपली.
ह जेवन नाही केल?
नाही कंबर दुखती.
अशानी?
काय माहिती.
डॉक्टरकडे नाही गेले का?
नाही जाई जातो उद्या आजच दुःखच होते.
हा का जाऊन ये मग डॉक्टरकडे.
हो उद्या जाते ना आता.
हम्म
हम ते मला गोळ्या घ्यायचा जीवावर येतो ते एवढ्या एवढ्या. गोळ्या देऊन देतात ते मला.
पाचशे रुपये लागून जात त्याच्यामध्ये. डॉक्टरकडे. पूर्ण पाचशे रुपयाची नोट लागते.
पाचशे रुपये गोळ्यानाच लागत पाचशे रुपये आणि डॉक्टरची फी दीडशे. इंजेक्शन टाकलं का लगेच पैसे वाढता
नाही इंजेक्शनच त्याच्यामध्ये.
हा का
सगळं सगळं पाचशे मध्ये गोळ्या इंजेक्शन डॉक्टर फी. मागच्या वेळेस मी दोन इंजेक्शन घेतले.
हम्म.
म काय. गेले पाचशे रुपये
बाई गं
हो. ना
लईच हे करता बाई ते काय लिहिता काय माहिती चिंगड मििंगड चिंगड मििंगड मेडिकल वाल्यांना बरं काय लिलेलं असत ते
त्यांना बरोबर कळत आपल्या आपल्याला नाही कळतं त्यांचं अक्षर
हा ना.
तुम्ही शिकले असत्यात
नको बाई एवढं डॉक्टर बिकटर नाही व्हायचं आपल्याला
शिकायचं ना.
इथं स्वतःला मुंगी. चावलाव वर आऊ होतें आपलं तर ते इंजेक्शन दिल्यावर कसं होईल.
आग काही नाही होतं एकदा सवय झाली ना काही नाही होतं
नको बाई.
काय मानती आजून
माझ्या स्वप्नात आजी आली होती नाही का.
तुझी का.
हा.
काय म्हटली.
काही नाही कोणतरी वारलं म्हणून आम्ही दोघी रडतं होतो.
अगं बाई म.
का नाही अर्ध्या रस्त्यात रडलो नंतर शांत बसून घेतला आम्ही
हा का.
मी डायरेक्ट उठली नाही का म्हणले पाहू किती वाजले बघ होतेी पण झोपलेली होती म्हटलं झोपा वाटत. रात्रचं म्हटलंआज.
हा का.
ह
हो
काय म्हणत अजून
किती वर्ष झाले. तुझ्या आजी जाऊन
माझ्या आजीला जाऊन काय माहिती पाच सहा वर्ष झाले असतील.
हा का.
हम् चेहरा भिरा काय नाही दिसला ते हात भित तेवढं दिसलं तिची चांदीची अंगठी भिंटी ते सगळं दिसलं पण तिचा चेहरा नाही दिसला.
नाही का. बरं झालं चेहरा नाही दिसला
हा ना डायरेक्ट मी खडकन उठली.
मंग
आणि उठली तर मग बघती म्हणलं या मग नंतर म्हटलं अरे आपण झोपेच स्वप्न बघितलं म्हटलं बघितलं तर सकाळ पण झालेली नव्हती रात्र रात्रच झालेलं होती.
हो का किती वाजता?
काय माहिती.
काय तू आजीला काही त्रास दिला असंल. म्हणून, तू स्वप्नात येऊ राहिली.
नाही बाई आजीबीजीचा त्रास नाही दिलेला मी काहीच.
मगं
उलट मी माझ्या आजीची सेवा करायची.
मगं कशी काय स्वप्नात आली आज अचानक?
अचानकच आली.
मग तील जेवुन घालवून टाक.
हा आता सांगते ना माझ्या मम्मीला.
मला दिवसभर नाही आठवलं आणि मला रात्री झोपायचा टाइम मलाच आठवला आता.
हा का, बावा
नाही बावा नाही आले, फक्त आजीच आली.
हम्म
हम्म काय म्हणता अजून मग?
काय गं बाई दूध घेते.
हा का हा तुम्ही रात्री दूध हळद पिऊन झोपता ना?
हा म ते करोना पासून बाई दूध हळद प्यायला लागलो आम्ही.
कोरोनामध्ये आमची आजी वारली, ती म्हणजे कोरोना लागून फक्त हो आठच दिवस चाललंय ते. तर तेव्हाच आमची आजी वारली होती मग.
हा अ चांगली होती. पण तुमची आजी.
हो.
स्वभावाने
चांगली होती आमची आजी. पण काय करता आता?
मग काय करते?
हम्म चाय द्या तर देवाला घेऊन जायचं असल तर घेऊन जायल. असं पण ती लई दिवस आजारी होती हो.
हा का बाबा बी आजारी होते तुमचे?
बाबाबी आजारी होते. आजी पण दुखण्याला हे झाली होती. आजीला असं झालं होत कधी हे येईल कधी
हा का?
हम्म,
बय गं.
अवो आमच्या गावाला नाही का ते ट्रक वाल्याला फीट आली वाटतं तर पुूलच तुटला मस्जिदकडचा.
हा का
हो एकलं जवळच नाही का आपल्या मस्जिद जवळ
हा हा
तुम्ही आलाय ना तिकडं
हा तिकडच आलेली आहे मी
तिथं
मग लई नुकसान झालं का
नाही पूल थोडासा तुटलेला आहे म्हणजे ते वरती जायचं होत ना ते तुटलेले आहे बाजुच
हो का बापरे
काय म्हणता आजी मग त्याला गाडी चालव तू चालवतो तर फिट आली
फिट आली म्हणून पडलं तो,
हा गाडी क्रॉस झाली त्याची,
अरे बाप रे म्हणूनच बरं काही लागलं नाही कुठं कोणाला नुकसान लई झालं ते पोरग येणार होत इडली खायला तुझ्याकड
येणार आहे ना ते
हा का किती वाजता
रात्री अकरा वाजता
हा का मग खाऊ घालु दे
हा हा
हा पाठवलेली मी
हो चालेल चालेल छान झाली होती हो तुमची इडली
हा का
हो
हा मी चांगलीच करते बाई मस्त झाले होते
हो नरम नरम झाली ती काय टाकल होतो त्याच्यात सांगा ना
काय नाही डाळ तादुंळ शाबुदाणा
आणि ते भाताच काय केलं होत
भाताच तर परतू खाल्ला का बाई तो
नाही नाही रात्री जेवण जाणार कोणता भात कर
परतून खाल्ला
नाही नाही खोटं बोलताय
खुल्ला होता तो
नाही खोटं बोलताय काय खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलणार मग काहुन तुम्ही तुम्हाला सांगितलं ना अस खोटं नाही बोलायच बर का
नाही बाई
नाही बाई तुम्ही खोटं बोलताय तुम्ही खरं खरं सांगा बरं मला
खरं खरं काय सांगु
सांगा बाई तुम्ही खोटं लई बोलता
अगं नाही बाई भाताचं काही नाही केलं.
नाही बाई तुम्ही भाताचच काहीतरी केला रात्री भात लावेल होत मी बघितल तुम्ही. च्या घरी.
अगं भात लावलेलाच असतो असाही.
नाही नाही मला अस केक तु्ही त्यात भात टाकेल हो आता.
असं बाटत इडलीमध्ये कोणी भात टाकतो का. भात नव्हत टाकलं मी.
टाकेला होता चला आ ठेवती बाय म झोप येऊ राहिली झोपती आता.
हम्म बाय.
पैसे नाही मला.